मी मस्त आहे तू कस- कसा‌ आहेस?
मी पण मस्त आहे. तू- आता- कुठल्या? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं कुठं फिरायला गेलेली.
अजून तर काहीच ठरवलं नाही पण मला फिरायला खूप आवडते.
हो, मला पण प्रवास आवडतो.
हो कां?
हो, मला नवीन नवीन ठिकाणी बघायला, वेगवेगळ्या लोकांशी ओळख होतें, त्यामुळ मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला खूपच आवडत.
अगदी बरोबर आणि प्रत्येक ठिकाणची संस्कृती, तेथील जेवण आणि निसर्ग वेगळाच असतो नां?
होय, तेच तर म्हणजे मामाच्या गावाला गेल्यावर जरा वेगळीच भाषा सातारा- सांगली, वेगवेगळी भाषा असते नां? त्यामुळे तिकडची वेगळीच भाषा पडते, म्हणजे थोड्या भाषेत डिफरन्स असतो, परत संस्कृतीत पण डिफरन्स आहे तिकडे जरा जरा वेगवेगळ्या आहेत संस्कृती परंपरा त्यांच्या.
हो, वातावरण पण खूप वेगळे असते प्रत्येक ठिकाणचे.
होय ते तर असणारच की- तुला आणखीन कुठं कुठं फिरायला आवडतं.
मला, मला डोंगरावर
डोंगरावर आणखीन कुठं?
थंड हवेच्या ठिकाणी.
आणखीनं? हॅलो.
हिरवगार निसर्ग आणि शांत वातावरण मला खूप आवडते, तुला?
मला समुद्र, -मला समुद्र किरा किनारी फिरायला जास्त आवडतं. म्हणजे अं मी आत्ता गेलेलो- मालवणला फिरायला, तेव्हा- मला तिकडचा तारकरली समुद्र किरण किनारा- खूपच म्हणजे चांगला वाटला असा, तिथं लोकांची गर्दी पण जास्त असते सूर्य सूर्यास्त- त बघायला.
खरं आहे समुद्रकिनाऱ्यांच्या वेगळच सौंदर्य असतं, तू आतापर्यंत कुठे कुठे फिरायला गेला आहेस?
मी आत्ता- मी माझ्या स्कूल ट्रीपमध्ये दोन ट्रीप झालेल्या, दोन ट्रीप झालेल्या त्या एक झालेली गणपतपुळेला, गणपतपुळेला पहिली झालेली त्याच्यानंतर परत झाली माझी- पुण्याला पुण्याच्या तिकडे म्हणजे जेजुरी परत मिनी बालाजी अशे- म्हणजे देव मंदिरांचे दर्शन, देवांचे दर्शन घ्यायला गेलेलो तिकड, म्हणजे असं तेव्हा ते मी पाचवीत होतो पाचवीत तेव्हा गेलेलो फिरायला. तू कधी गेलीय का? स्कूल ट्रिपला फिरायला.
मी शाळेच्या सहलीला गेले होते मी महाबळेश्वर, गोवा, पुणे येथील आम येथे आमच्या शाळेच्या ट्रिप गेल्या होत्या. महाबळेश्वर त्यातील महाबळेश्वर मला खूप आवडले.
हो तिथं तुला माहितय का, सकाळचं धुकं परत वातावरण खूपच छान असतं. म्हणजे अं धुक्याची चादर पाक त्या डोंगरात पसरलेली असते.
हो आणि तिथे तेथील सर्वात छान म्हणजे स्ट्रॉबेरी पॉइंट्स तिथे खूप छान आहेत.
हं स्ट्रॉबेरी तर काय तिथं ती ओळखच आहे ना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणजे, होय.
त
अं वा मला पण सूर्यस्त बघायला खूप आवडतं. पण तिथला महाबळेश्वर मधला मला सूर्यास्त बघायला खूपच आवडतं. म्हणजे पॉइंट बिंट सगळंच भारी आहे वेगवेगळे फुलांची झाडे येतेती हिवाळ्यात तिथली फुलं तिथल्या फुलांच काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणजे जगात अशी पहिल्यांदाच येणार आहे क ती काहीतरी असा एक अ दुर्मिळ आहे तिथली फुलं खूपच.
होय का तुला माहित आहे का मी गोव्याला पण एकदा गेले होते. तिथील तेथील बीच खूप सुंदर होते.
कुठले कुठले बुच फिरलेत.
मी तिकडे बागा बीच अजून भरपूर बीच बघितले. पण समुद्रकिनारा सूर्य आणि तेथील शांत वातावरण आणि सर्वात मेन सकाळचा सूर्यस्त तर खूपच सुंदर दिसत होता.
होय.. मला पण खूप सूर्यास्त बघायला आवड पण ते आता आम्ही गण ह्याला गेलेलो ना गणपतीपुळेला तेव्हा मी पहिल्यांदा अ सूर्यास्त बघितलेला पण ते दृश्य असं खूपच सुंदर होतं म्हणजे अ कधीच बघितलं नव्हतं मी असं असं दृश्य होतं. ते आपण शब्दात एक्सप्लेनच म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही असं होत.
तो अनुभव वेगळाच असतो ना. पण प्रवास करताना आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात बरोबर ना.
होय प्रवास करताना ती सगळं समजून जात म्हणजे तिथली भाषा कल्चर म्हणजे मराठीच भाषा असते पण त्यात थोडं फार म्हणजे बदल राहतोच. परत तिथली भौगोलिक माहिती परत तिथल्या लोकांची जीवनशैली वेगळच असतय म्हणजे ते खूपच आवडून जात. आणि त्यातून आपली ट्रिप अशी खूप अशी अ टुप ट्रिप आपली खूपच मजेशीर बनते. म्हणजे असं वेगवेगळं अ आपली कल्च चर बघितल्यामु म्हणजे परंपरा रूढी तिथल्या खूपच म्हणजे असं वेगळं वाटत.
बरोबर आहे आणि सगळ्यात म्हणायला गेलं तर आजच्या या गडबडीच्या जीवनामध्ये मानसिक ताण खूप वाढला आहे आणि प्रवास केल्यामुळे मनही फ्रेश होते.
तू ट्रिपला गेलेली ती कशी गेलीली म्हणजे बसन, ट्रेनन
आम्ही आम्ही ज्यावेळेस शाळे शाळे च्या सहलीला गेलेलो त्यावेळी स्कूल बसनी गेलेलो.
हा हा हा मी तर आत्ता गेले हा तेव्हा कपडे, पाण्याची बाटली, मोबाईल, चार्जर सोबतच घेऊन गेलेलो तिकडच जरा कसं वातावरणात खूप बदल होतोय म्हणजे तिकड फिरायला गेल्यानंतर म्हणजे आपल्याला लवकर सु तिथं म्हणजे हम् चेंज होन म्हणजे वातावरण सूट नाही होत तिकडच आपल्याला
हो ते बरोबरच आहे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायलाच लागते ना
कुठं कुठं फिरायला जायाला जायचंय भारतात
माझं स्वप्न आहे कि मी नोकरीला लागल्या नंतर जावं, तिथली थंडी असं म्हणतेत की काश्मीर जन्नत मानली जाते म्हणून मला तिथे जायला खूप आवडेल.
होय मला तर केरळ नैसर्ग म्हणजे नैसर्ग निसर्ग सौंदर्य म्हणजे केरळमध्येच जास्त आहे. परत अ केरळ मला खूपच आवडतं म्हणजे तिकडच विचार जरा वेगळाय तिकडच खाणं पण वेगळं आहे त्यामुळे केल केरळ मला खूपच आवडत. माझ मी मी जॉबला मी मी नोक एप्रिल लागल्यानंतर परत केरळलाच जाणार आहे. फिरायला
होय का आपण जाऊ पण अ सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तिकडचं जेवण हे खूप मस्त असतं म्हणजे दक्षिण भाग पडतो, त्यांचा रसम भात हे खूप तिकडच फेमस आहे डोसा, इडली हे जगभरात प्रसिद्ध आहे. हे तुला माहित आहे का?
होय खरं सांगायच तर प्रवास ही फक्त मज्जा नसते, ती एक अनुभवाची शाळाचा असत ते म्हणजे वेगवेगळी अनुभव येत जातात प्रवासात वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, त्यामुळे प्रवासात खूपच मजेशीर बनून जातो.
ते मला ट्रेनचा प्रवास करायला खूप आवडते, पण कधी कधी बसचा प्रवासही छान वाटतो.
होय म्हणून मी वेळ मिळाला की प्रवास करायला हवाच म्हणून मी म्हणतो वेळ मिळाला तर आपल्याला प्रवास नक्कीच करायला हवा वेगवेग वेळ्या म्हणजे कशान पण ट्रेन असो किंवा बस असो म्हणजे प्रवासात खूपच मजा येते वेगळीच मजा आहे प्रवासात
बरोबर आहे पण सगळ्यात विशेष्ट काय आहे त्यात घाटातून जाताना खूप सुंदर दृष्ट दिसते म्हणजे प्रवासाला जाण्यापूर्वीची तयारी जी करायला लागते ती तर आसतेच पण जाताना खूप मन शांत होते.
आता तुला माहिती हे अ मुंबईला जाताना मिसिंग लिंक म्हणून एक अ बनवलाय बोगदा तो इतका सुंदर आहे. इतका सुंदर हाय तिथली दृश्य बघायला माणसं कितीतरी वेळ थांबत्याती. जगातला तू बोगदा अं सर्वात मोठा बोगदा म्हणून आहे. म्हणजे दहा किलोमीटरचा बोगदा आहे. आणि खूपच म्हणजे दृश्य सुंदर आहे तिथलं.
हो ना. खरं सांगायचं तर, प्रवास ही फक्त मज्जा नसते. ती एक अनुभवाची शाळा असते.
बरोबरच आहे पण मी आता तुला सांगतोय कि मुंबईला जाताना मिसिंग लिंक म्हणून आहे बोगदा खूपच भारी आहे म्हणजे त्यानं प्रवासाच अंतर पण कमी झालंय आता परत वेळ वाचतोय आणि माणसांना जो त्रास व्हायचा काय नाय त्या घाटात तो त्रासच पूर्णप झालाय. त्यामुळ ती तिकड एकदा जायचं आहे. आता मला मिसिंग लिंकला बघायला.
हो आपण नक्की जाऊ.
हुं जाऊ.
प्रत्येक पण प्रत्येक शिकवून शिकवून जाते ना.
होय ते तर आहेच की. प्रवासात सगळं समस्त
आजून आजून तुला काय वाटतय तुला कुठ कुठ जायायला आवडेल.
मला आता जायचं आहे आता सध्या तर ती मिसिंग लिंकच बघायला जायच आहे.
हो ठीक आहे चल मग आपण एकदा भेटून जाऊ. धन्यवाद पुन्हा भेटूया.
धन्यवाद.